आरग लागला.
हा. लागला त व्यस्तच दाखवू राहिला. ही शेवा उपलब्ध नाही. उपलब्ध नाही दाखवू राहील.
आता कितवांद्या चौथ्यानदा झालं का कानू?
आ पहिले बी एकदा केलता वाटत. हिथेच बसेल होता तवा.
हाव का? मंग चौथ्यांदा चालू आहे काय? नाही तवा न केला आता तीनदा चार - झालं का कानू. चौथ्यानदा होतो पाह्य आता.
हाव का? किती झाले मग आता लोक?
ते दाखवल नाही ना. आता ते कसं पायचं?
ते एक बाण राह्यत त्या बाणावर कळत ना किती झाले? किती नाही? आता-
ते वर वर दाखिते का?
हा.
त्याच्यात तर कमीच दाखवू राहिले मंग.
किती?
मी पाती हं.
तु फोन कट नको करू आता.
नाही आता नाही करत कट. हे कट झालं का मग येत नाही लवकर. ते व्यस्त कस काय दाखवू राहिला काय - हं. ह. त्या दिवशी मळ्यात पार्टी केली ती काही.
कधी?
मला असच माहीत झालं.
हा. केली ति ना. कायतरी केलं त- पिटलं केलं अ कळीची भाजी हरभऱ्याची भाजी.
कायची.
हरबऱ्याची.
हो का.
ऑंटी न मीन त्याच होतो आम्ही तीगीच जणी होतो.
हो का.
परून गेळतलो ग आम्ही दोन एक वाज्याला.
हो का. मी काही गेली नाही बई आता सात आठ दिवसाची.
आता दाळ बट्ट्याच करणे एक दिवस एक दिवस दाळ बट्ट्याच करणे. आहे
हव का. मी काही केली नाही अजून. म्हणजे मी काही गेलेस नाही मळ्यात मालक तेव्हा वाहनाचा. तो स ह वल्ला झाला. त्यायला म्हणल घेऊ घेऊ या तुकडं घेऊ येऊ राहिली बाहिल गाडी बघ-
वोवा कुठे येते आता. की तिच्या वावरत असतो का.
होना काही हिरवाआहे फुलात होता आता काय काढला काही काही जरसा काढाचा होता काय काय हो तो त्याचा राडा.
मग चार एक वाज्याला जायचं मग दोघानी. तुम्ही मधून जायच. त मग त्या बैलगाडी टाकून द्याच न घरी याचं.
तर ह घरचं बी काम चालू होतं भांडेकुंडे घासले. काही गोधड्या धुतल्या इतके दिवस. हाव ना थोडं थोडं मग मायाकुन व्हतंच नव्हतना. बरं मी कट करून लावते मग बोलते ऊद्या
हा हा ह